हॅो
हॅलो.
हा हाय
हाय म्हणजे तुमचे किती प्रोजेक्ट तास झालेले आहे अजूनपर्यंत?
अ काय बोलात?
प्र टास्क किती झालेले कॉलचे?
अ नाही झालेले माझे आताशे हे चौथ माझा कॉल आहे पण तीन कॉल माझे मी न कर आता सुद्धा ते झिरो वरतीच सबमिट झालेले आहेत. मग ते कळत नाहीये कि काय करायचं त्यासाठी
म्हणजे आता सोमवार पर्यंत दिलेले ये सोमवारपर्यंत वीस केली तर चांगले नाहीतर तुम्हाला अजून रिटर्न झिरोवर टाकू आम्ही अस सांगत होते.
काय बोललात सोमवारपर्यंत टाइम आहे.
सोमवारपर्यंत दिलेले ये सोमवारपर्यंत वीस टास्क पूर्ण नाही केले मग मला पण झिरोवर टाकून देणार
तुम्हाला का झिरोवरती?
हाऊ म्हणजे माझे मीनेव अ म्हणजे काय म्हणतात ते लिंक पूर्ण करून घेतलेले ये टास्क पूर्ण ना केलेले म्हणून वीस म्हणजे वीस तारीख पर्यंत मुदत दिली होती मला
हो हो वीस तारखेपर्यंत आहे हो
आता वीस पूर्ण करायला सांगितलंय.
हा का?
हम म्हणजे त्यांच्या सा आता माझे दहा झालेले दहा बाकी ये. म्हणजे मीने एक ग्रुप बनवलेले ये असंच म्हणजे मित्रांना कॉल करून करून दुसऱ्यांना म्हणजे ऍप देऊन देऊन पंधरा वीस जणे कंप प्लेट झाले त्याच्यामध्ये मग करून घेणार मी आता आता दहा बाकी ये.
हा हा मग ते तुम्ही कोणाशी कनेक्ट केलात का की ह्या रिगार्डिंग? कि एवढे एवढे तुमचे झालेत आणि असं म्हणून ओके कोणाशी कनेक्ट केलात म्हणजे मी पण अस हा
हा त्या ग्रुपवरती मॅडम आहे ना मॅडमांना मेसेज केलं त्यांना विचारलं असेच ते, मग तुम्ही काढू शकता. तुमचे मेंबर जेवढे असेल तेवढे मग मीे काढले. मेंबर्स म्हणजे स्पेशली टास्क पूर्ण करण्यासाठी येते. पंधरा - वीस
ओके, मग एका अ ह्या, टास्कच कसं आहे. टोटल म्हणजे दहा - दहा मिनिट बोलायचंय का एका कॉल वरती
नाही. दहा म्हणजे पाचच्या वरतीच बोलायचे पाच मिनिटावर मी हा हा, कोण का,
हा, पाच मिनिटाच्या वर बोलायचं, पण ते एकशे ऐंशी मिनिट मिनिट झाले, की मग ते होत नाही. ना कॉल काहीतरी असं,
होऊन जाताना मी पाच मिनिटच्या वरतीच बोलतो. कोणासोबत पण बोलतो, तेव्हा
ओके, मग ते सबमिट होतय प्रॉपर.
हा, प्रॉपर सबमिट होत ना, सबमिट आपल्याना कराव लागत. सबमिट नाही केलं, मग चोवीस तासात अजून रिटर्न होऊन जातात.
अच्छा
हम्म, बघा आपण टास्क पूर्ण करतो. तेव्हा वरती कॉलिंग वर जातो ना, सबमिटचे ऑप्शन येतो वरती. तिथे सबमिट करायचे. लगेच बोलून लगेच सबमिट करायचे.
हम हम हम्म,
ओके, बाकी का काय नाही. तुम्ही कुठून आहेत. म्हणजे
म मी, आता महाराष्ट्रात शारदा
ओके, बाकी कॉलेज हा, मी इकडे कोल्हापूरकडून आहे. हम्म हम्म, मग जॉब वगैरे तुम्ही काय करताय करताय की,
जॉब वगैरे नाही, पार्ट टाइम फक्त मोबाईलवर पार्ट टाइम.
ओके,
म्हणजे तीन -चार ॲप्स असे मग त्याच्या वरन पार्ट टाइम होऊन जात. आता हे कार्य ॲप आहे. अजून दोन -तीन ॲप आहे. म्हणजे त्यांना नुकतं, प्रोजेक्ट आपलं आपल्याना प्रोजेक्ट येतात ते, ते कम्पलेट करून द्यायचे, त्याचे पैसे मिळतात बस.
अच्छा, म ते चांगलं आहे ना, मोबाईल वरून
हा, घरी बसल्या बसल्याच म्हणजे त्यांच्यावर पण हे कार्य आहे. ना कार्यसारखंच आहे पण, कोलवर नाही त्यांचे ते, आपल्याना डायग्राम वगैरे देतात. त्या पूर्ण करायचे हे बाय बायोचे जू बॉट त्यानी यांचे कार्य देतात. मग ते पूर्ण करायचे त्याचे आपल्याना पेमेंट देतात ते
ओके, चांगलं आहे. का मग ते म्हणजे असं सिक्युअर आहे का सेफ,
हा सिक्युअर आहे. ना मी सगळ्यांवर विच चाललं म्हणजे हे सिक्युअर आहे. की नाही चॅट जी पि टी सगळं सांगून देते.
ह, हा,
म्हणजे ते स -स्किअर आहे काय आहे?
हम्, हम्, चाटची पिठा की इझी झालंय. कि बाबा कुठली पण, गोष्ट कुठली पण माहिती हवी असेल तर आपण ई म्हणजे नाही का काढू शकतो.
हा. मग दुसऱ्या कोणालाच नाही विचारत मी फक्त चॅट जीपीटी वर आपण चॅ जीपीटला विचारतो बस.
हा, हा, तेच. मी पण म्हणजे असं नवीन काहीतरी बिझनेस हे ते वगैरे करायचं म्हणजे अस काय विचार वगैरे आला की मग, चार्ट जीपीटेलाच पूर्ण सगळं म्हणजे, बेस पासून ते कस मार्केटिंगपर्यंत सगळं इन्फॉर्मेशन म्हणजे नाही का देऊन जाते. हम्म
बाकीच्यांना येत, बाकीच्यांना नाही येत, मग विचारायला येतात असय.
होय. आता हे पाच मिनिटाचा आपला कॉल झालाय तर, आपण आता कट करू शकतो का असं?
अ, लगभग करून बघू सबमिट होत की नाही?
ओके. नाही चालत मग परत आणि, आपले वेस्ट होतील पाच मिनटं.
नाही होते. तर करा म्हणते सब मट जर कधी कट केलं मग जाईल. हा
हम् काय बोललात तुम्ही? समजलं नाही मला.
म्हणजे ते नाही का म्हणजे कट केलं तर, तुमचे मिनट वाया जाईल असं सांगत. ते माझ्या मध्ये
अच्छा!
म्हणजे र करा किंवा कट करा मग कट करा, तर डायरेक्ट तुमचे टास्क नि गेल असं सांगत. म्हणजे तुम्हाला हे टास्क नाही मिळणार.
ओके. मग हे दहा मिनिट बोलले. हा हा तेच, तुमच्या किती दहा कॉल झालेत ना, म्हणजे अजून दहा केले पाहिजेत.
हा.
ह् हम्, आणि एका पर्सनला आपण किती कॉल करू शकतोय असं?
एका दिवसात एक, एकाला ज एकांना.
हम्म, हम्म.
एका दिवसात एक नंबरवर ह
एका दिवसाला एका नंबरवरती आपण एकदाच करू शकतो, ओके हम्म्.
अजून तुम्ही काय सांगनार होते?
तेच म्हटलं कार्य ऍप पण म्हणजे नाही का चांगलं आहे असं, मी पण आता दोन वर्ष झा करते ना याच्यावरती. हा तुम्ही आताच जॉईन झाले का कार्य?
हो आता. जॉईन झालेलो आहे. पण पूर्ण माहिती काढली. मग जॉईन झालोय. नाहीतर नाही झालं असत.
हा चांग ल आहे. ह्यावरती कंटिन्यू काम केलं तर.
तुम्हाला पेमेंट वगैरे मिळाली, की नाही अजून?
हो हो मला म्हण जे दोन वर्ष झालं मी करत होते ना. तर मग सध्या एक वर्षभर तरी काही काम नव्हत कार्यावरती. पण मागच्या नाही. त्या मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे झाले पैसे थोडेफार असे.
म्हणजे कितीपर्यंत विड्रॉ केलंय तुम्ही?
दोन हजार पर्यंतच केलं. म्हणजे जस टास्क येईल, तसं म्हणजे टास्क. जेवढं येईल. तेवढंच आपल्याला भेटून जात. मग जास्त टास्क नाही आले मला.
हा.
तीन चार काहीतरी टास्क आले होते. तर मग तेवढ्या टास्क वरती काम केलं मी तर मग त्याचे भेटून गेले.
हा. त्या मॅडम सांगत होते म्हणे, तुमचे टास्क पूर्ण झाले ना मग ते गुगल वर काय तरी द्यायचे. त्या ते फॉर्म पूर्ण भरून द्यायच मग टास्क यायचे.
हो, हे फोन फ्रेडला तसं आहे टास्क. पण ते ग्रुपला काही इतके दिवस काही आलं नव्हतं. म्हणजे, मी ज्या ग्रुपला होते ना. त्या ग्रुप वरती तर मला एवढं काही अशी भेटलेच नाही टास्क.
त्या ग्रुप वर तर, चोवीस तास पूर्ण टास्कच चालू असतात. म्हणजे मला का बर येत नाही. हे टास्क कसं पूर्ण करू वगैरा सगळी माहिती देतात. ह्या ग्रुप वर मॅडम पण चांगले आहेत. न सर पण चांगले आहेत. मी पण दुसरा ग्रुपर होतो. पण ते बाकीचे ना डायरेक्ट म्हणजे अस. बोलायच की, तुमची काही गलती झाली म्हणजे आम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू.
हा सपोर्टिव आहेत.
हो, म्हणजे ते थोडंफार सपोर्ट करतात ते मॅडम वगैरे तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हा तुमच्याने जस होत असेल, तसं तुम्ही करून बघा. आम्ही काही नाही. आम्हाला आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तर तुम्ही ऍप जास्तीत जास्त युज करा.
हो. तेच मग तुम्ही आता कॉलेज वगैरे काय करताय की,
हो. टी वाय ला आहे मी आता.
ओके. कोणतं एज्युकेशन घेता?
हा बीएस सी चे
अच्छा.
हा. तुमचं एज्युकेशन काय आहे?
हा. माझं बी एस सी झालेलं आहे माझंही.
हा. आता कशला हाय एम एस सी वगैरे?
नाही नाही. माझ बी एस सी होऊन झालंय चार वर्ष मग आता मी वर फ्रॉम होम करते. दुसरा एक जॉब आहे माझा ते तोवाला जॉब करते.
हा. मग हे तुम्हाला कोणी दिलं होतं का? तुम्ही असं शोधल होत?
हम्. नाही माझ्या फ्रेंडने दिलेलं.
ह.
हम्म. ती माझी माझी फ्रेंड. करत होती आधी मग तिने सांगितलं मला असं असं मग आता ती कंपनी म्हणजे कार्यवालं जे त्यांची जी कंपनी आहे ना ती जॉईन केली तिने.
डायरेक्ट कंपनी जॉईन केलेली असं?
हो म्हणजे तिने हे काम करून करून इंटर्नशिप वगैरे केल आणि मग अ तिला जॉइनिंग करून घेतलं असं झालं.
ह म्हणजे ज जस काम असेल तसं ते करत असेल म्हणून
हो. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनचं वगैरे सगळंच काम करायचे ती.
आता म्हणजे हे टास्क पूर्ण करून आता कोणतं रेकॉर्डिंग येणार ना?
हो अ ट्रान्स्क्रिप्शनच येणार
ट्रान्सक्रिप्शनच मग रेकॉर्डिंग नंतर काय अलग अलग
हमम.
अस म्हणजे हे म्हणजे आपण केव्हापर्यंत पैसे येतात किती टास्क पूर्ण करावे लागतात?
हम्म ते एवढी आयडिया नाही आहे मला पण
हम्म तुम्हाला ते प्रोजेक्ट काही माहितीय का ते प्रोजेक्ट कोड मागतात त्याच्या वगैरे?
हा ते प्रोजेक्ट कोड देतात की हे लोकच देतात.
म्हणजे हे पूर्ण करून ते प्रोजेक्ट कोड देतात असं?
अमम नाही जेव्हा प्रोजेक्ट ते देणार असतो ना त्यावेळेला कोड मिळतो आपल्याला हमम. चालेल ठेऊ का म?
हो चालेल झाले मिनट ओके.